हॅलो.
बोल की हा. करणाळा कुठ म्हंटलीस तू कुठहीस म्हंटलीस की तू. करण आम्हाला जम्मू काश्मीर पासून सगळं सांग की.
जम्मू काश्मीरचं कसं मध्ये महाराष्ट्राच सांगालोय मी आणि.
मला जम्मू काश्मीरच सांग म्हटलं तुन केलंस ना इंडियाच.
जमू काश्मीर.
बरं अ उद्या म या्यायचं सांग महाराष्ट्रात सांग
नुसतं महाराष्ट्र सांगणार मी महाराष्ट्रातली. विभाग विभागानुसार आभऱान सांगतो काय.
हा
कोकण विभागामध्ये पालघरमध्येध्ये हा
खोकण विभागात एकूणची ते
काय कुठ काय कितीेत
अभयारन
एक दोन तीन चार पाच सहा
टोटल कोकण मध्ये सांग
सहा
एक सागरी आहे एक सागरी आहे बरणे पाचच पाच
हा
चार
हम
रायगड म दोन आहे फनसाड हम्म
पालघर मध्ये कुठले आहेत दोन
तानसाय तुंगारेश्वर
त सानी तुंगारेश्वर
तू ते नॅम घेतली मंद
नाही अभयारण्य नाही बघितलं ग मी काफी मारयलागत पाहि ह
कस् तो वया घाललं नसत माझं
ह नंतर घेतो बाई हा नंतर घेतो त म्हटलं परत
हम्म पेपर ते लंगलातोई रायगडमध्ये फनसाळ आणि कर्नाळा
हा
कर्नाळा या पक्ष्यांच आहे हा
रायगड मध्ये फनसाड आणि कर्नाळा
कर्नाळा
हम्.
आणि पालघर मधे पनसा आणि तुंगारेश्वर.
पानसा आणि तुंगारेश्वर.
हम् आणि कनी सिंधुदुर्ग मध्ये कनी
हा.
ए मालवण हे कनी
हा.
काय व्हालंय हसायला तुला?
अगे दुवा लई भारी खेळा लागलीया.
सिंधुदुर्गमध्ये मालवण हे महाराष्ट्रातील
हॅ
एकमेव सागरी अभयारण्य हा.
हा काय? मालवनात अभयारण्य हाय.
हम्म सागरी अभयारण्य हाय.
हम्म.
चाल तरी अभयारण्य ह.
फणसाड आणि करनारा, करनाळा सिंधुदुर्ग मध्ये मालवण सागरी अभया आणि अ पालघरमध्ये तानसा आणि
तुंगारेश्वर काय? तुंगारेश्वरच ह.
हा.
हा.
आता पुणे विभाग मध्ये सांगू काय?
पाचंच आहेत पुणे, पुणे विभागा य कोकण विभागात.
हम्म.
बार
पुणे विभागमध्ये राध नागरी कोल्हापूरमध्ये
हा
चांगली सागरेश्वर
हा
रा राधनागरी कशासाठी आहे गव्यांसाठी
हम्म
सागरेश्वर हरिणासाठीे सांगलीमधलं हा
हा
साताऱ्यामध्ये कोयना
हा
आणि पुणेमध्ये मयूरेश चरे खाय
हम्
सुधागढ सुधागड हे का नाही आहे. पुणे आणि रायगड ह्यांच्यामध्येध्ये आहे सुधागड
हा
कंब आणि आणि भीमाशंकर हे
हा
ठाणे आणि पुणे
ठाणे आणि पुणे मध्ये भीमाशंकर
हम्म
वयुकेश्वर पुुण्यात
हम्म
आणि पुणे आणि
रायगड
पुणे आणि रायगड मध्ये सुधागड
हमंम
आपकी प ब
आणि भीमाशंकर हे शेकू आणि खारींसाठी आहे या
भीमाशंकर शेकडो आणि खारींसाठी पुण्यातल्या
हम्म नाही पुणे आली ठछाणीचे मजरी
हा हा
आता छत्रपती संभाजीनगर विभाग मधलं अह
का म आता परत सांगतो कोल्हापूरमध्ये दधानगरी अभयारण्य गव्यांसाठी
हम्म
हा गव्यांसाठी
हम्म
सांगलीतलं सागरेश्वर
हम्म
आणि साताऱ्यातलं सांगडलीस का
हम्म
साताऱ्यामध्ये कुठला आहे का
को
होय ना हम्म आणि पुण्यातलं किती किती मिनिटं झाल्यात हा पुण्यातलं पुणे ते ठाणे भीमाशंकर
हम्म
पुणे ते रायगड अ सागर नाही गवरर्नच कुठलं काय पुणे ते रायगड पुणे ते रायगड कुठे आपलं म्हंटलंय
पहिला पहिला काय पडली पुण्यातलं हम
मयुरेश्वर एक आणि पुणे ते ठाणे भीमा शंकर आणि पुणे ते अ रायगड च वण सोंद काय म्हणले
सुधाकरण
उदागढ
हम्म पालघर मध्ये कुठलं कुठलं सांग बरं
तान तानसा आणि तुंगारेश्वर
हम्म
ह होतु मार
रायगड बध्ये
बाजी भांडे मग घसत त पजर का लऊ दे जाऊश म घसतू भजर का लिऊ दे जाऊश नाट नट की बाजा आहे तुे एक नंबरची
सुमे
कोहिला खोल नुसता हा बोल कन
स काय काय करतेस तू काम
काय माझा व्यायाम करतोय सकाळी उठून आवरडतोय माझा आवरडतोय ह जरा लोटून ते काढतोय तोपर्यंत जेवतोय आंघोळ करतोय मस्त त्या तोपर्यंत
सग उल्ट त
हे अघो करतो कुळे म्हणजे अघो करून मजा होतय हे मुल्या
मग पला जेवते म्हणच मागू करतो म्हणस
नाही नाही हम्
तुझ्या मुळ सगळीजण लवकर होत असतील ना नाही ध नुसता सकाळ सकाळ चला पुढं काय
ब त विचार क आहे
छत्रपती संभाजीनगर मधलं धाराश
अई ये जतला सिंधुदुर्ग मधलं मानगाव नाव
बलवा अ बलवल
मालभ
हम्म
आणि अजून दोन र रायगड वरची होती काय रत्न रायगड वरचे ह रायगडूरचे एक कायगड कटली कुटली का दोन हम्
देवढ म्हणाल तस
वा वा कसले आहे ग वर्ष त
तेच कि म लई उड्याच मारालतीस ती सांगताना मी
आत्ता कळालं मला
हेंदऱ्या ते सैराटच ते आठवलं ते आणि आत्ता आठवना व्हय तुला
असुंदे
म्हणजे
आत्ता कळालं मला
अरेच्या तुला काळाल तस नाही चाय मी
ऐक सांगतो फणसाळा आणि करणाळाय
दहा तीस झाल्यात पस्तीस झाल्या